हॅलो
हा आता बोला
अ हा म्हंटलं की आता आपण की नाही थोडस वेगळ्या टॉपिक वर बोलू या आपला विष त्यांनी त्यासाठी ठेवू ते कस आहे ना मॅरिड अनमॅरिड दोन्ही पण आयुष्य म्हणजे बीना लग्नाच कस थोडस चांगलं राहत लग्नानंतरच मला माहिती नाही आहे माझं लग्न झालेलं नाही तर मला माहिती नाही आहेे
ठीक आहे ना चालेल ना
ह पण कस असत नाही काम हा बरोबर बरे पण कसं असतं नाही का काही काही नाही ना लग्नाच्या अगोदर पण बरेच लग्न झाल्यानंतरची कामं करावी लागतात.
हो हो असं असेही अशा ही मुली आहेत त्यांना लग्नाआधी खूप सारे मतलब जिम्मेदारी जे म्हणतात ना ती असते
हम्म पण मग असं म्हणून हा असं पण एक वाटतं की नाही म्हणजे ज्या अगोदर जास्त काम कररात असेल त्यांना लागल्यानंतर आरामच मिळत
आरामात हो असं पण होतं उलट पण होतं आणि काहींसाठी काही्यांबरोबर तर असं पण होत की आधीही काम आणि नंतरही काम असं पण होतं आयुष्य सगळ्यांच प्रत्येकाचं सारखं नसतं खूप काही आणि स्ट्रगल तर सगळ्यांच्या लाईफ मध्ये असतोच आधी पण नंतर पण हे आहे की
तुमचं कसं हे होतं लग्नाच्या अगोदर लाईफ
लग्नाच्या आधीची लाईफ खूप टेन्शन फ्री होती माझी खूप छान म्हणजे कोणतेही गोष्टी टेंशन हो काही च् लोड नाही आपली लाइफ एन्जॉय करायची म्हणजे मी लहान होती लहान ज्या घरामध्ये जो लहान असतो ना त्याच्यावर जास्त म्हणजे काही स्ट्रेस नसत काही म्हणजे जिम्मेदारी नसते का यांनाहीचीज करायची आपल्या जे मोठे असतात ते सगळे भाऊ आहे म्हणजे काही टेन्शनच नाही मम्मी पप्पांची लाड कि काकाकाकूंची लाडकी जे पाहिजे ते सगळं मिळालं त्याच्यामुळे कधीच काय गोष्टीची कमी नाही वाटली आणि आज च्यात त्रास टेन्शन डोकं कसं दुखतं हे सुद्धा नव्हतं माहिती का डोक कसं दुखतंय लग्ना आधी
अक्चुली मी
हा लाईफ खूप चेंज झाली माझी तर
नाही माझे आमच्याकडे कसं आहे ना की म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत तर मग सगळ्यात लहान आहे मी आणि अह माझं ना जास्त शिक्षण माझ्या मम्मीच्या मम्मीकडे झालेलं होत तर त्याच्यामुळे नाही का असं अह आठवीपर्यंत तर म्हणजे दुसरी ते आठवी पर्यंत तिकडे आणि मग नंतर मी इकड आली की माझे ना खूप लाड व्हायचे म्हणजे माझे का का पप्पा काक दोघं काका होते मला तर मग दिवाळीमध्ये सुट्ट्यांमध्ये कधी उन्हाळ्याच्या येऊ दिवाळीच्या त्यांना काय वाटायचं की ही तिकडे राहते मग हीच कस अस तर मग मला नाही का तीन तीन ड्रेस घ्यायचे आणि बाक ते सगळ्यांना एक एकच ड्रेस असयचा म्हणजे एवढं लाड माझे तेव्हा लहानपणामध्ये झाले. आता पुढच लाईफ अजून माहिती नाही भेटणारा कसा भेटतो कसा नाही जे पाहिजे ते भेटत भेटणार नाही हे तर माहितीच आहे.
नाही काही ग ते नाही असं नाही बोलू शकत की नाही भेटणार आहे, जस एक गोष्ट भेटते तर एक गोष्ट नाही भेटत. हा. हा बरो ते बरोबर आहे तुम
हम्म.
तर एक चांगल्याही गोष्टी भेटतात आणि वाईटही गोष्टी भेटतात दोन्हीही भेटतात लग्नानंतर कसं असत नवरा जीव लाणार लावणारा तुम्हाला जर भेटणार आहे तर थोडसे नातेवाईक सासू सासरे त्यांच्यामध्ये काहीतरी गोष्टी अशा असतात की आपल्याला एडज करावे लागत कारण आपल्याला फक्त नातं नवऱ्या बरोबर नसतं. नवऱ्याचे आई बाप, त्यांचे भाऊ बहिण म्हणजेच एक कुटुंब आपल्याला आपल्यावर अवलंबून असत आपल्याला सगळं ते मॅनेज करावं लागतं.
हम्म.
त्यांनाही झोपासाव लागतं आणि तिथक जी जबाबदारी असते खूप वाढली जाते कारण त्यांना अपेक्षा असत आपल्याकडनं लग्न आधी कस आपल्याकडन अपेक्षा नसतात आपण काही चुकी जरी केली तरी हा लहान आहे.
माझ्या बहिणींच्या म्हणजे न एकीला तर तीन तीन नंदा आहे एकीला एकच नी ये किलान नंदसनी तर आणि अह आता म्हणजे की अम जी सगळ्यात मोठी दिदी हाय ना तिला तीन नंदा आहेत. तर त्यांचं कसं नाही का अह नाशिकच्या मुलांमध्ये ना एक एक असं हे आहे कि ते नाही का आईचा पदर धरून चालतात. म्हणजे नाही का आई म्हणेल ती पूर्व दिशा. असं नाशिकच्या मुलांचं आहेच. म्हणजे पहिले नाही का मला असं वाटायचं नाही म हा कारण की ना मला असं वाटायचं, माझ्या आत्या नाशिकला राहते ना तर मग ते पोटं पण सारखे आई आई आई आईच करतात. तर मला असं वाटायचं की आता. म्हणजे कसं कि ते त्यांना तेवढंच आहे, तर मग होत असेल असं. पण जेव्हा माझ्या बहिणीच लग्न झालं. तर तेजी जो पण म्हणजे दाजी आहे ना. ते पण आई आई आई अर रे बरं तिच झालं. झा दुसऱ्या बहिणीच जेव्हा लग्न झालं, तिलाही नाशिकला दिले ते पण आई आई आई. अरे काय म्हणलं ते नाशिकचे बोरण्या पुरत आईचगते म्हणलं बाय. हो आहे की नाही काही हेच नाही.
नाही हे चुकीच आहे, ना बॅलेन्स बनवा माई जितकी महत्वाची आहे, तेवढी बायक बाईकला इमपोर्टन्स द्या तुमही.
हा नाही इम्पॉर्टन्स देतात ते तेवढं महत्त्व देेत तसं नाही. पण काही करायचं नाही ना हा आईला वि विचार अगोदर आईला विचार अरे हा विचारणं गरजेचं आहे. पण पहिले तुमचं स्वतःच तर मध्या. नंतर आईकडे जाते पहिले तुम तर कन्व्हन्स तर आली
कस आहे ना मी म्हणजे माझ कस झालं म्हणजे माझं लग्न काय, थोडस कमी एज मध्ये झालं माझ जस शिक्षण पेपर दिले लगेच, माझं इकडे लगन ते ओढच समज माझ्यात नव्हती की काय बरं आहे, काय वाईट आहे समोरच आपल्याला बोलतय. तर आपण याला परत उत्तर दिलं पाहिजे का? हे चुकीचे कारण आई बा् आपल्याला हे शिकवतात, का मोठ्यांना आपण परत उत्तर नाही द्यावं. पण काही गोष्टी मला नंतर कळाल्या आपण त्यावेळे बोलल. पाहिजे होतात ते जे चुकीच समोजत मोठं बोलत की छोटं बोलतय. चुकीच जर बोलताना आपण आपलं स्टँड घेतला पाहिजे. कारण ती जी वेळ आहे ना वेळ परत येत नाही, त्याच वेळेवर जर बोलूनचे स्टँड घेत. आज स्थिती वेगळी असती आणि चांगल्या गोष्टी पण झाल्या. की त्यांच्यामुळ मी चांगल्या गोष्टी पण शिकले म्हणजे माझा हात शार्प झा ज्या चुकी मी करत होते ना त्यांच्या त्या गोष्टी ऐकूनऐून स्वयंपाक करणं आहे त्याच्यामध्ये ज खूप साारे मिस्टेक लग्ना आधी एवढी सवय नव्हती नंतर त्या बोलून बोलून बोलून माझ्यात आहात एकाच शब्दाला.
आणि ते कसं असतं ना एकाला तिखट आवडतं एकाला फिक्का आवडतं.
हो हो हो सगळ्यांच्या आवडी वेगळ्या सगळ्यांना असं वाटत. माझ्या आवडीचं बनलं पाहिजे माझ्या आवडीत झालं. या गोष्टी होतात तर त्याच्यामुळे, ते सगळ्यांना हँडल करणं खूप मुश्किल असतं.
हम्म बरोबर.
निर्माल होतात.
जस लग्न आली तस. आईला म्हंटले ना बाई चहा ठेवून दे ग आई चहा ठेवून दे ना. मग मगमी हे कर ग खरी हा.
नाही इथे तुम्हाला कोणी म्हणजे हे नाही, बोलणार का हला हे आवडते ती गोष्टी झाली पाहिजे. आपल्याला त्यांचा विचार जास्त करावा लागतो.
काही काही नाही ना खूपच विचित्र सासरं मिळत. आणि काही काही ना खूपच खूपच चांगलं सासर मिळत.
नाही या की आई आईपेक्षा जास्त जीव लाहणारी पण सजू या आयुष्यात आहे, कारण मी बघित हा आईपेक्षा जास्त का लग्नानंतर आई आई वडलांची आठवण येत नाही.
मी अजून तरी कुठं असं ऐकलेलं नाही का सासुने सुनेचे बाय दाबलेले किंवा डोकं दाबलेले. माझी मोठ्या बहिणींच्या सासुून तिचं डोकं दाबलेलं आहे तिची पाय दाबलेले तिला जर आजारी झाली होती ती रडली. त तिच्या नवराही रडलेला आहे तिची सासू रडलेली तिची जावई रडलेली.
हम् आहे ना बघा कसं असतं माहिती का अ जेव्हा ह्या गोष्टी कधी होतात का समोरच्याल लग्नानंतर कसं असतं त्यांना आपल्याकडन अपेक्षा वाढतात त्या अपेक्षा जर आपण पूर्ण नाही केल्या ना हा आणि जर नाही पूर्ण केलं ना तर त्यांना आपण खराब लागतो. पण, अ तो एक रिलेशन असं करता करताना ते एक जिवाळा पण होतो हे पण एक हत अस असो आणि सुन े ना असत ना नंतरमध्ये प्रेम पण खूप हाय. पण रा कस त्याच्यत प्रेमपणे जर ते व्यक्ती आपल्याला जर आठ दिवस जर नाही दिसणार आहे त्याची कमी आपल्याला खा होणार त्या गोष्टी कारण सवय होऊन जात त्या गोष्टीर आपल्याला त्र तर त्यांनाही त्रास होतो हे असं नातं पण असं ह्या गोष्टीमधून म्हणजे मी बोलते पण का काही गोष्ट मला आवडत नाही. पण काही गोष्टी अशा होतात का मी मला माहिती नसं का ह्या गोष्टी ह्या पण माझ्यासाठी करू शकत अे होतात कधी कधी कि जस मी आजारी पडले कि माझ्या ज्यांनी होतच नाही तर त्यांनी ती कोइन्सिडेंट ती ना माझं न सांगता त्यांनी ती वस्तू केल्यानंतर तो जो आनंद असतो णा. का हा माझ्या साठी केलंय ह्या आश्या गोष्टी चे पण होतात.
आणि सध्या तर आताच कंडिशन बघितलं ना. तर नॉर्मली लोक आहे ना म्हणजे जेवढे पण हज नवरे आहेत ना. यांनी माझ्या मते बायकोला वेळ दिला पाहिजे किंवा नाही दिला पाहिजे त्यांनी त्यांचं त्यांचं मॅटर आहे करतं पण शेवटी परिस्थितीवर ती गोष्ट अवलंबून असते.
त्यांचं हे कर्तव्य आहे की आईलाही हो आईला पण बॅलन्स बनवा बायकोला पण बनवा प्रत्येकाची एक जागा आईची जागा आईच्या जागेवर बाईक कुची बायकोच्या जाग्यावर हाय.
तुम्ही दोघांनाही वे दिला
ना प्रत्येक वेळे ना अ प्रत्येक बायको समजदार नाही राहत म्हणजे कि काय काही नुस असे कटकट किटकिट करत राहता मग त्याला काही अर्थ नाही. मग तर नवऱ्याला पण असं वाटतं काय जावं याच्याजवळ काय याच्याशी बोलावं
बरोबर बरोबर बरोबर. चुक्की बायकांची पण आहे आपण न नवऱ्यांची नाही बोलू शकत बायकांची पण त्यांना पण काही गोष्टी त्यांनी पण मॅनेज केल्या पाहिजे.
सगळं म्हनासारखं तर होतच नाही.
बरोबर आहे नात दोघांच असतं दोघांने
गलं तरी तिकड नाही त्यांना वाईट वाटत परत मग काही तर तुमचीच फॅमिली धरून बसता मग आम्हाला देई मग
त्यांनी या विचार केला पाहिजे की आपलं सुद्धा माहेर आहे. तर आपण सुद्धा अपेक्षा हा आपल्या अपेक्षा आपण करतो हे तर आपली ननन सुद्धा तीच अपेक्षा करते तर त्यांनी हा विचार केला पाहिजे कारण स्त्रीनी स्त्रीची विचार केला पाहिजे ही स्थिती आहे ना ही सुधारली पाहिजे ही जी आधी हो. ते लोक अशी कि न खराब असायची आता नाही. आत्ताची नंदन तुम्हाला समजते कारण ती त्या त्या्यासातून स्ट्रगल करते. ती सुद्धा तुमचा विचार करेल का आपली वहिणी सुद्धा कते ह
चला आपला टाइम पण झालाय. हो ठीक आहे ठीक. छान वाटलं बोलून तुमच्याशी. हो छान वाटलं तुमच्याशी बोलून.
मला पण छान वाटलं थँंक्यू.
हम्